हॅलो! अरे तुझी रिंग हा, रेंज गेलत वाटत तुझी, हा बोल ना.
ह हा रेंज गेलते आता.
रेंज गेलती का?
हा.
हा का? दोन-दोन मोबाईल पाहते वाटत तू.
नाही.
आ डबल आवाज येत ना ते मोबाईल मोबाईलचा म्हणजे वाजले होती. कस नाही आलता मला अस वाटतं तू काना लाऊन परत एक मोबाईल बघते एक तु माझ्याशी बोलून घेणे एक मोबाईल बघून घे.
नाही बघ.
म ते सांगत होते म. त्या औषधाबद्दल सांगत होतं ना.
हा हा.
अं
आ ते विचार होतो तर त्यांना काय फरक पडतो म्हणजो मक्काला.
अरे तू आवाज हे यतोय तुझा नॉर्मली आवाज असा कस त येतोय.
वेगळा येतय का?
नाही नाही वेगळं नाही ते. हॅलो!
हॅलो!
अरे येतो आता बोल.
हा म्हणलं हो मग त्याला काय वाटतं मग खत टाकलेवर.
मारायचं राहत ना तर ते लिंबोळ्यांचं वगैरे आपण कुठ केला राहतो बा.
हा.
तर ते कु करायला असतं ना मग त्या पण पाच लिटरचे जालन घ्यायचे बरं का, म्हणजे पाच लिटर पाणी घ्याचं. एका पातिल्यामध्ये घ्याचं ब त्याला बिजू घालायचं. एकदम मस्त ला एक दोन-तास तसच ठेवायचं.
तर ते म्हणजे मी अरे बा हो मी ते मला समजलं पण म मी काय म्हणतो की तेन क-काय होत फरक काय पडत मक्कावर.
ऐकून तर घे औषध वगैरेची प्रोसेस कस करायच तु करायचं ठरलंनंतर मग तुला कस त्यानंतर डायरेक्ट क डायरेक्ट मशिन फरक कस करायचं. तुला औषध कसं बनवायचं ते कळलं पाहिजे पहिले.
हा बरोबर प्वाइंट.
ह त मग तेे पाच किलो लिंमबोडा, पाच लिटर पाणी, - एक पातील घ्याचं मोठं त्यात ते टाकायचं त्याला हालून घ्यायचं त्याचं कूट वगैरे करायचं म्स मिक्स करायचं त्याला. हा, त्याच्यानंतर मग अ व्हय, ते आपला लिंबाचा पाला वगैरे चुरा चोरा करेल न असल्या त्याला एकदम बिजू घालायचं. त्याला सात ते आठ दिवस ठेवावं लागतं बिजू घालून ते. ते पाच लिटर पाण्यामध्येच कराव लागत त्यालाी किती मोठा पाला घेऊन चारा चर चोरा हात आणि जोरा करायच त्याचा आणि ते बिजू घातलेला म बसत पाणी वगैरे दहा, सात-आठ दिवस ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग ते पाणी त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं.
हो का?
हम्म त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर मग आपली वीस लिटरची ती पिचकरी राहते.
हा पिस्कार राज वीस लिटरची.
हा आता ते बिचकरी म ते टाकायचं.
हा.
ते दीड-दीड ग्लास टाकायचे दोन्हीचे आणि त्याने काय होत मक्कला माराव लाग त्या औशित.
मकाल ना का.
हा.
मग काय, जे कशासाठी मारावा लागतो.
मक्कल, ते म्हणजे आपले ते छोटे-छोटे आळेई वगैरे होतात, ते मक्कल किडलात. मध्ये ते पोंग्यामध्ये ते जाते. एकदम ते पूर्ण पा नाही घे न करून टाकते, सोडून टाकत बघ त्याला. त्या आळाई वगैरे बसत नाही, बाहेरचे शेजारचे किडे. शेजरचे किडे आपल्या शतीेतने शेजचे वावरात क्रिकेडे वगैरे आपल्या जथे आहेत ना
हो का.
हा तेच न.
काही नाही, चांगलं आहे ते. आम्ही केलेलं आहे बघ, आता आम्हाला फक्त करून ठेवलेलं आहे आम्हाला आता. मारायच ते औषध वगैरे.
मारून दे ना उद्या, उद्या, उद्या काही तू घरी चाल असल ना तू.
नाही ना रे, आता उद्या बघू एखादंसं जावंय मग जायचं.
हो का मग उद्या मारून देतू.
बघतो ना, तुम्हा मित्र आहे कार्तिक म्हणून तुम्हाार तो.
हो का, पण तेव तर तिकडे झाला त इकडे आमच्यासोबत का टाकायला.
बघावं लागेल, मग एखाद्या रोजदार लावं लागलं. बघनया खतना.
तो तर म्हण हिमाल दोन दिवस इकडे रेज म्हण कर टाकायला आणि मग सोमवारी इडदला पा तरी वॉककर मारायचं.
तो प उद्या ते झालाय नंतर कुठे जाणार आहे.
कोणतं.
तिच गणे टाकून झालेते तिच गणे
दोन झालेयात मग डबल आक्रमण आहे मला.
हम्म उद्या तू मला किती कोण आहे. तिजवा नाही आहे का, बघू तेिजवा ना की त्याच्याच लोक सांग पण.
संध्या गाळ लाग नस ना.
परर्वा कुठं जाणार मग.
परर्वा पण तेच घातावर.
परगावारी. परवा काय वारी.
रविवार.
पर परवा तेव्हा सांगून ठेवलं ना, नंगू आता त्याला. काय ते नंगूत दादाला सांगितलं नत ड वक्करर मारायच.
ला सोमवारी सांगेली.
परवा सांगटलं.
परवा सांगितलं मी पण, मग त्याच्याकडे सोमवारी बाया येणारी की बायाचे मु भाग नाही.
बरोब नाही एक मध्ये
त्याच्याकडे बाया बाया का येणार आहे तरण, ते बायाचे पुढे. पहिली मारून य ती पट्टीतलं, मंग बाळ त याच्यातलं निदणारी सरीतलं.
हा का मी बी असं ऐकलं परवा सांगितलं दाट मला माझ्यादेखतच अस काहीतरी म्हणून म्हणलं मी परवा म्हटल्यानंतर मग आज शुक्रवार आहे उद्या शनिवार शनिवार नंतर मग परवा रविवार
हम्
ते वखर किती एकर मारायचं
एक एकर
कमी आहे मग त्याच्यानंतर मग आपण दोघ धरून घेऊ हे दौरं
डवर बघु
तुला बघू डवर्याल बघू
ते अरे बघू मला पण वखर नाही
ते झाल्यानंतर डवर मारुन घेऊ नंतर वखर मारून आपण वखर दोन धरू
बरं पाहिलं मग मी वख्खर मारू मग डवर मारून घेतो
ढवर झाल्यानंतर ताण नाही राहत
अरे पहिले वख्खर मारून घेऊ मग डवरा मारून तुझं
नाही रे बाबा ऐकंत जाय तू
अरे तू पहिली माझ वख्खर मारून ना मंग मारू तुझ डवर
बर बाबा तु म्हणशील तसं
एक काम करू हे बस सकाळी सकाळी मी माझी मित्राची बैला घेऊन जाणार आहे माझं घरचं मारून घेईन मी पहिले मग ते मग ते बैल घेऊन जाऊ आणि त्याच एक एकर मारून तुझ डवर मारून देऊ
नंतर भो कसं आता लोकांनी काम सांगितलेलं त्यांना तू हा सांगितलं मग त्यांच पहिले करून दे
म तेच मारून देइना मी कधी पण
त तिकड गवळ आहेत ना ते गवळ आहेत त्यांच मारून झालं कि खर लगेच आपल्या साईड ला येऊन आपल्या दोन एकर वखर रोट काय म्हणत त्याला डवरे मारून त्याच्यानंतर मग लगेच तु इकडे येऊन तुझ लगेच ते तिकडं तू म्हणजे कमीत कमी समजून घे तू जर वखर माराला जर आठ वाजता गेला सकाळी सकाळी आठ वाजता जर गेला तर कमीत कमी तू दहा वाजेपर्यंत दोन घंट्या ते एक एक कर मारतो मारू शकतो
हो मला ते व वा वावर मात नाही कुठेही तु चालशील का वावर दाखायला
हम तुला नेईल ना मी वावर दाखयला तिथ वावर वगैरे दाखुन देइल मी दोने एक उल्टे मारून दा मारल वाटलेस तर मग नंतर मग तु आठ ते नऊ दहा पर्यंत आराम सीर होतात दोन तासात पण तू आठ वाजता डायरेक्ट वावरत पाहिजे
हा
हम् दहा वाजेपर्यंत ते मारून झाले का ब बैलाला परत ते यायच्या टायमला त्यांना आलं जावं तिथं नाल्याजवळ तिथे पाणी बघून घ्यायचं. नाल्यात नाल्यात पाणी पाजले का नाही तर मग आपल्या ते याच्या फमु फमूच्या तिथं बाजूलाये वाटतं? आऊ तिथं पाणी बाजून घ्यायचं. पाणी पाजून झालं कीं पाणी पाजून झाल्यानंतर मंग लगेच आपल्या वावरात्त डवर वगेरे टाकलेय काई, हलो
हा डवळ म्हणून तर मार ना
अ मग लगेच दहाला मी तुझा डब्बा वगरे घेऊन येईल.
हा हा
आ मंग ते आपली बाबूळ काट्याची जेवण करून घे. दाला जेवण वगरे करते त मस्त पैकी आपण, उद्या जरा, हाडकल पण ते वावर हशश उंदीर पघले म्हणजे परवा आरामशीर सगळे घडल्यावर सारं येईल आपल्यावर. एक दड वर मारून झालं नंतर परत आठ एक दिवसानंतर आपण खत टाकून घेऊ. तीन साडेतीीन चार वेण, क्स ते झालं की मंग गट्टा घच काय मिळतं? त्यानंतर मग एखांद्या वेळीस डायरेक्ट भर भरून देऊ मक्काला.
बरं.
त्यावळला मंग बाटली नहीं राहत कायी. आज काय मंग आज दमला असाल पूर्ण?
आता.
कस काय रे आज लई लवकर झोप येतीय?
हंज् लई काम केलं बाबा, आत्ता त आता ते तो बघतो आता, ते मित्रय ना? बघतो आता मित्रुनच